एका आधीचा कट झाला ना. जाऊ दे.
बोल. हम् जेवण जायचं आता जाऊन नाश्ता करायच काय काय माहिती नाश्ता पण. भूक लागलिया मला लय.
ठीक आहे जा जेवण कर काय तर
अंघोळ केलेली नाही मी आज.
का पारोशे.
पाणीच नव्हतं तर आज पण नाय उद्या पण नाय.
का काय झालं पाण्याला आता?
काही तरी प्रॉब्लेम झालाय.
म्हणजे आमच्या इथलं सारखं झालं ते मावशीचा फोन वर फोन त्या मेस वालीच तिला म्हणल आहो मी आम्ही तीन ला रिटर्न येणार हाय मग तेवढं हे करताय काम मी रोष तेला फोन केला म्हटल माझ्याकडे काय बाबा आता नाही बघ जरा काय होतय. तर तेव आहे ते घ्या बरोबर. हम्म डोक्याला ताप तेचा नंबर पण माझाच दिलाय ग. तिचेे मेस बंद करायचे आहेत ना आता तिला ह्या महिन्याच कुठे दिलेल तिला अजून बोललेलं नाही कि मेस बंद करणार आहे ते.
होय.
हम् आता ते पैसे मारलं की तिला सांगणार की बाबा मेस बंद आहे म्हणून.
सांगून ठेवायच नाही वय आधीच मावशीला बा बा बाई मग आमची मेस बंद आहे आता.
एक महिना असा राहणार ना अजून एक दोन महिने मग ते शेगडीन हे बाकीच्या गोष्टी सगळ्या घेऊन जाणार त्यामुळे तिला बोललेलं नाही ते ऑन द स्पॉट तिला काय सांगणार की आधी सांगितल ना की बहिण येणार आहे रूमला मग आम्ही बनवून खाणार आहे मग तिला आता तसं सांगणार ती बघती आल्या की ती आली मग ती आम्हाला बनवून देते त्यामुळे आम्ही बंद केली मेस.
हा. आणखीन काय म?
काय नाय.
ठीक आहे चालेल
बाकी?
हॅलो. हॅलो हा बोल.
अता आयकायल येत नाही